हॅलो! हा या लागलाय, हा! बोल यालाय
बोल यालाय! काय करायला लागली यांस?
काय नाही बघ! बस आताच, बसल तो जरा आवरून.
हा! जेवण वगैरे जेवलीस?
जेवलो! उशीर जेवण झालं.
की मग आता का काय करतेस, माझं पण झालं बाई.
काही नाही आता बसलो तो, आज जरा सकाळी शाबुची सांडग्याची ऑर्डर होती. एक किलो ची-
एक किलोची, ती घालू आलो. काल पापडाच होतं. ऑर्डर घेतीस होय बाहेरच्या?
घेतोय की!
घेतोय की!
हा जरा त्याचं मला खिचे पापड करायचंत. तर सगळं मला माहिती पाहिजे. त्या रेसिपी पाहिजे होती त्याची
हा!
हा! सांगतो की, म्हणजे तुला असं, म्हणजे आता कसं पालकच पापड पाहिजे. काय नसता सा हांडीपापड. ना सांगतो मी दोन्ही पण
दोन्ही पण, हम्म
असं करतो. काय करायचं, हंडी पाप, बरं बरं हांडी पापडाला एक किलो तांदूळ एक किलो तांदूळ घ्यायचं. एक किलो तांदळात दहा-बार शाबू.
वत शाबू हा.
आणि शाबू ब ती शा ती एक किलो तांदूळ आणि दहा बार श शाबू ते दळून येण आणायचं.
आणायचं.
आणायचं. मग आणल्यानंतर तू ज्या दिवशी करणार आहेस त्या दिवशी काय करायचं, जेवढं आपलं
जेवढं आपलं पीठ आहे ते पातेलं खायचं हां
अनकेत. पातेल्याचं आता आपलं क्वांटिटी म्हणजे कळतंय पातेल्यात पीठ केवढं भरलंय ते.
केवढं भरलय ते हं.
मग ते जेवढं पातेलभर पीठ आहे, तेवढंच आपल्यान हे घ्यायचं.
ते घ्यायचं.
पाणी घ्यायचं, ते जास जास्त पाणी वाढवाय च नाही, जरा सुद्धा पाणी वाढवायचं नाही, तेवढंच पाणी घ्यायचं, घेन त्या पातेल्या एवढं जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी. हम्म, मग त्यात आपलं एक किलोला आम्ही आता बत तीन चमचे खारपापड घालतोय.
पापड घालतोय, हां.
आणि
आणि दोन चमचे मीठ घालतोय मी मोठं हां, हा.
गरम पाणी ठेवायचं तेच पाणी आणि त्यात हे घालायचं आपण जिरं आपल्या ना जेवढं जिरं म्हणजे जेवढं पाहिजे का नाही, ते जिरं घालायचं, ते आणि मग जसं ते पाण्याला उकळी यिल
उकळी यिल हां. त्यात ते आपण जे पा पीठ काढलेलं असतंय का नाही मापानं, ते पीठ सगळं जरा जरा घालत का नाही हलवायचं, हां, जरा फडफडीत होतंय का नाही पण असून देल अ... म्हणजे सगळं पूर्ण का नाही ते वाफलून वाफडून त्या असं घोठलायचं असं रवीनं पीठ. हं, आणि का नाही थोडं असं वापवा त्यावर परात झाकायची एक दहा मिनिटं तरी अ... गॅस बंद करून ना, आ नाही नाही गॅस बारीकच ठेवून हां हा.
तेल दहा मिनिटं परात ठेवायची, पराठीला दहा मिनिटांनी काढाय
काढायचं, हं, ते पातेलं म्हणजे पूर्ण आपल्याला आता पीठ शिजल्यालं दिसेल हलवायचं सगळं. पीठ हा.
ते. मग ते पीठ सगळ्याला आपल्यान समजलं आता त्याचा एकजीव झालाय, मग ते कढ
ते कडेला ह्याच्यात घ्यायचं, हे घ्यायचं आणि
कापड म्हण किंवा अ... हे म्हण अ... पिशवी. आपली घर प्लॅस्टिकची पिशवी असतिया की नाही, त्यात का नाही ते पीठ घालून घालून खास खास मळून घ्यायचं, त्याल आणि त्याचं गोळे तयार करायचं. नंतर आणि एका व एका साईटला बारकं पातेलं आणि त्यात गर गरम पाणी घालायचं आणि चाळण ठेवायची. आणि चाळणीत ते गोळ केलेला असत्यात की नाही ते हे करायचं अं अं सगळं वाफत ठेवायचं ते, मग कमीत कमी वीस मिन नटं तरी वाफ द्यायची त्याला म्हणजे वाफ आपल्याला समजतंय, पांढरे गोळे कणी पिऊस
पिवसरपणा येतो त्या पिळ्यास्नी. हा, हा जिऱ्याचा रंग येत असेल ना तो.
हां पिवसरपणा येतोय, म्हणजे वाफलेला समजतंय आपल्याला.
हं, हं, हं. चाकू जरी घुसवून बघितलीस ना चमचा, पूर्ण पूड पीठ उबललेला असं. हा हा हा.
मग काय करायचं, म असं ते परातीत घ्यायचं.
आणि थोडं त्या पातेल्यातलं मळून पुन्हा ते कढईत त्या घालायचं. हं तवर हे पीठ आपण काढून घेतलेलं असतं का नही, ते वाटीनं खास खास चिरडायचं. हं.
आणि चिरडची
चि चिरडल्यानंतर म त्याच कारण कि मैलीस का नही
जर गोळे त्या परफेक्ट.
हा, हा.
ते ज. माझं सं गोळ गेल, म्हणजे गरम गरम गोळ गेत्यात्याचं कनी आप आपण कनि ते लाटायचं.
चं
अं लाटायच किंवा म्हशीन असलीस की, अ मशीिनीन वाळत घालू शकतेस तू. म्हणजे मसनीनं करून कनही
कनही वाळत घालायचं. मं डायरेक्ट उनाला घातलं तर चालतं का त्याला? पावळीत घालावं लागतं आधी
डायरेक्ट उन्हाला घालायचं नही. पहिल्यादा साडी हातरून कनी तू घरातच करू त्यावरच कनई. अं लाटं जरा सावलीत सावलीत घालायचं. मग मागनं कनै, त्या पापडांला असा पापुद्रा धरतोय. म्हणजे केला ही असं वरवरून उकत्यात म त्यावेळेस कनी आपण सोहे घेऊन कनी जरा वर उन्हाला लावलीस का नही पटकन पटकन
हं, चालतंय बरं
ते आणि पालकचं जर तुला करायचं झालं, तर सेम प्रोसिडींग तीच आहे.
तिच आहे. मग फक्त त्या उकळत्या पाण्यात पालक वतायचं का?
नही नही पालक तसं ओतायचं नाही. पालक काय करायचं, आता एक किलोला कमीत कमी दोन पेंढ्या तरी घाल, नाहीतर दीड पेंढी घाल म्हणजे हिरवंगार दिसतंय. आणि म्हणजे त्याच्यासाठी बा पालकचा वास कसा जरा वेगळा येतोय गं.
आणि मुळात नॅचरल होतंय ना. आपण हिरवा रंग वगैरे वापरायची काही गरजच नाही.
गरज नही. अं मग त्यात कनी, एक, दोन मिरची किंवा एक किलोला तीन मिरची घालू शकतेस तू हिरवी मिरची. ची आणि पालक देठं काढायची, आणि त्याच
त्याच तीन मिरच्या
ते चार घाल आणि ते पालक पूर्ण कनी हे
मिक्सरला लावून घ्यायचं. हं, हं.
आणि त्यात साधारण थोडसं पाणी घाल, जे आपण उकळीला पाणी ठेवलेलं असतोय. त्यात ते अ.. पूर्ण ते मिश्रण झालं ते वोतून घ्यायचं ते आपण जे केलेलं असेल पालक च मिश्रण ते ते ते वोतून घ्यायचं.
हा.
पालच आणि त्यात मग का नाही जिरं घालायचं, लसूण तो खार पापड एक किलोला तीन पे मी तुला मगा सांगितले तीन चमचे खार पापड आणि किलोला दोन मीठ दोन चमचे मीठ.
हम्म.
हे..
हे घालायचं पुन्हा स पूर्ण उकळी येऊस तर त्याला.
मिक्सरला लावल्यामुळे पूर्ण एक जीव होतोय ना त्या अखंडात पानं घातलीस का नाही हे होत नाही. अ पूर्ण बॉइल होत नाही हा मग ते पूर्ण शिजवून घ्यायचं आणि त्यात पुन्हा जे मी तुला मागच्या टाईयमला म्हणल की नाही ते पीठ ओतात का नाही हे करायचं
हे करायचं हालवायचं गाठ प्रोसेस तीच आहे फक्त उकळत्या पाण्यामध्ये पालकाचा रस
हा पूर्ण का नाही मिक्सरला लावून तो पालका रस ओताला बाजूला घाट, घाट, घाट ते शिजवून का नाही ते ते ते ते तसं करते टॅमॅटोचं पण तुला पाहिजे अस टॅमॅटोची पण प्युरी करून त्यात तसंच घालून शेकाय
घालून शेकायच ते टयमॅटोच पण होतात? पण
होय टोमॅटोच
टोमॅटोच त्या पालक छान आंबुडसर ते मस्त लागत्यात. अच्छा मग टॅमॅटो तरी किती, किती घालायच टॅमॅटो? म्हटलीस तर?
एक किलो म्हणजे एक किलो पापडाला तरी कमीत, कमी तुला आठ ते नऊ टॅमॅटो घाला लागणार तुला.
हा मग पिकलेले असे पूर्ण पिकलेले घालाव लागतील? हा लाल सर, लाल सर दिसायसाठी म्हणजे आंबटपणा पण आपल्याला लागायला पाहिजे आणि ते म्ह हिच्यामध्ये म्हणजे अ टिकतात ना हे पालकाचं आणि आपलं टॅमॅटोचा जास्त दिवस?
ए हे टिकत्यात ग आपण एवढंच करायच करताना अ पीठ तू जेवढं पाणी कमी वापरशिल तेवढं चांगलं पीठ उबलताना कारण की ते उकड उकडून जास्त पाणी जर झाल
आणि जर झालतर पापड चिरायला चालू होतात अग अच्छा म्हणजे पाण्याचा प्रमाण प्रमाणे व्यवस्थित पाहिजे हा पाण्याचा प्रमाण नेमक आहे नाही तर तुम्ही पापड मधी आमच तस झालं जरा करताना की आमच पाणी आम्ही पहिल्या जास्त झालो
पातळ झाल
पातळ झालं गोळे येन झाले आणि मागन, मागन ते पापड चिरा लागला मधन. अग बाई.
ह म ते पाण्याच आम्ही पाण्याच कमीच हे केलं ते मळून नीट व्यवस्थित पाठलाग आता कस हातावर पापड येतो आमच्या बरोबर आणि पापडाच जाड हे ठेवायचं का हो आपण जास्तीत, जास्त.
मध्ये थोडं जाड ठेवायचं. हा, जाड ठेवायचं. खार पापड तेनं घातल्यामुळं आपला पापड उमलतोय म्हणजे तेच मी भरपूर दिवस झाल. म्हटलं करायचं
ते पण होतय. उडदाच पण हे उडदाच म्हनालोय. पिट्टींचं पण कणय पाप पापड छान होत्यात. त्या प्रमाणेच करायचं.
आपले फक्त तांदळाच्याऐवजी आपण पिटी घालायची काय? हो फक्त पिटी घालाय यची, हा हा, तांदळाच्या ऐवजी फक्त पिटी घालून कनी, पिटी आणायची सेम त्याला बी पॉसिडींग तीच आय. जेवढी पिट्टी तेवढंच पाणी, ह ह
येत्यात. त्यात जिरे घालून पिट्टीच पण
पीठीच पण छान हुत्यात. ते पण जास्त फुलत असतील ना
व्हय. ते पण पिट्टीचे पण भरपूर फुलत्यात. मस्त हुत्यात. पिट्टीचं कर, नायतर उडदाच म्हणलीस तर, उडदाच तसं कर. पालक
उडदाच काय मी आतापर्यंत केलं नाय तर कधी घरी म्हणजे ते तयार भेटत ना उडदाच
हा तयार पाकिट भेटत.
अ म तेच आणललेलं कधी म्हणजे कधी रिस्क वाटते. याच क तुझ तू कसं आता सांगितलीस व्यवस्थित असं सांगितलं म्हणजे व्यवस्थित बरं पडतं गं ते
हा होय होय.
ते आता नेक्स्ट टाईमला म्हटलं करायच्या आधी म्हटलं तुला आधी विचारून घेऊया. हम्म, मस्त एकदा करते. आणि काय जर तुला म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम वाटली मला, किंवा जर म्हणजे असं हे काय? कमी जास्त वाटलं त म मी तुला कॉल करेन. आणि
चालतंय.
चालतंय चालतंय, चालतंय चाल ठेवू म, हं